हॅलो
हॅलो
हा आवाज तोय माझा
हा ना.
हा, नमस्कार हा ह बत ते ब्लुटूथ कनेक्ट होतं, त्याच्यामुळ येत नसावा. हॅलो? हा, काय म्हणतेय तुमच्याकडचं वातावरण? पाऊस-
हा सध्या- अजून पाव-
हा, हा, नाही तस तर इथं पुण्यात पण आहे- कडक ऊन पडलेला आहे, ऊन आणि सावलीचा खेळ सुरू आहे, हो. प्रचंड आणि त्याच्या घरात- पण बाहेर पडणं मुश्किल झालं, रात्री झोपणं पण मुश्किल. हो, आमच्याही भागामध्ये- तेच आहे, जून अर्धा उलटून गेला तरी पावसाची काही सुरवात-
हो, तेच ना पाऊस अजिबातच नाहीये.
हो, मला वाटतं, कारणीभूत त्याला लोकही आपणही आहोत, वृक्षतोडीमुळे- झाला असल, हा, ‌ वृक्षतोडीमुळे, प्रदूषणामुळे-
सध्या सर्व ठिकाणी सिमेंट कॉँक्ररीटचं जंगल पसरलेलं आहे. सर्व ठिकाणी नवीन, नवीन बिल्डिंग उभ्या राहताहेत वाटेल त- से झाडे तोडली जात आहेत, त्याच्यामुळे स-
जसं आधुनीकरण होतय- जसा माणूस प्रोग्रेस करतोय, तस मागचं सगळं- विध्वंस करत चाललाय, असं मला-
असंच, असंच होतय, असंच होतय आणि पुढच्या पिढीसाठी- तरी, हे इतकं भयानक आहे की, आपण अंदाज लावणं सुद्धा फार कठीण आहे ही गोष्ट. अक्षरशः.
हो, आपल्या लहानपणी एवढ्या चिमण्या यायच्या अंगणामध्ये आता चिमणी हा पण- मला असं वाटतं, झू मध्ये जाऊन दाखवावं लागेल मुलांना कि, ही चिमणी असते- हा कावळा असतो, असं मला वाटतय.
अगदी बरोबर, दुर्मिळ झाल्यात सर्व गोष्टी.
हा.
मुलांना झाडांची ओळख तरी राहिलेलीच नाहीये, झाडं कुठे दिसतच नाहीत. सगळीकडे नवीन नवीन, मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभ्या राहत आहेत, बस एवढंच सुरू आहे.
हो आणि मोबाईलचे टॉवर- त्याच्यामुळे पक्ष्यांनाही धोका, त्यांच्याही जीवाला धोका आहे. आणि ऑक्सिजनची पातळी लेव्हल खूपच कमी होत-
खूपच, खूपच, घरामध्ये दोन दोन, तीन तीन- फॅन सुरू असून सुद्धा एवढं उकडतय की, बसू शकत नाही त्या- फॅनची हवा सुद्धा नुसती गरमच गरम लागते, इतकं हैराण झालंय सगळं.
मी हा विचार करते की, आपण घरात असून आपल्याला एसीची सुविधा आहे, आपल्याला- कूलर आहे, दुसरी गोष्ट आप- पण छता खाली आहे, जे जी लोक शेतात काम करत- तायत, आपल्याला अन्नधान्य मिळावं म्हणून राबतायत, ते काय हाल- सोसत असतील आणि तेवढा मोबदलाही त्यांना मिळत नाही, या गोष्टीच- खूप वाईट वाटत, म्हणजे- दलाल लोकांची चांदी होते आणि जो कष्टकरी आहे. तो बैलासारखा कष्टच करत राहत
करत राहतो अगदी बरोबर अगदी बरोबर त्याला काहीच बीचारायला फायदा मिळत नाही. त्याने कष्ट करायचं आणि माती मोल व्हायचं असंच सुरू आहे सध्या.
आणि जे पिकवतो तो त्याच कुटुंबही राबत त्याच्यात त्यांनाच दे अख ती भाजी खायला मिळत नाही या गोष्टीच खरंच वाईट वाटत. म्हणजे जे पिक्चर ही येतात ते ही वास्तव दाखवतात आप आपल्याला कि हे वास्तव आहे खरं नाही का, आणि आपल्या मुलं किती चोखंदळपणा करतात आता.
हो ना शेतकऱ्यांकडून बाजारभावामध्ये खूप स्वस्त भाजीपाला विकत घेतला जातो धान्य विकत घेतलं जातं आणि दलांलांनकडून ते अक्षरशः म्हणजे दहा पटीने जास्त किमतीत विकलं जातं फायदा कोणाचा हो तो जे मध्यस्थी आहेत त्यांचा बिचारा शेतकरी तसाच राहतो. त्याला अजिबात पैसा मिळत नाही त्यातना त्याच स्वतःच जे काही तो घाल तोय त्याच्या शेतामध्ये त्याच ह त्याला मोबदला मिळणं मुश्किल झालंय आता.
हम्म याच्यासाठीच मी एक युक्ती काढली ताई आहे मी काय करते माझ्या लग्नात वाढदिवस असू दे माझा किंवा मुलांचा वाढदिवस असू दे आम्ही एक- एक झाड लावतो त्याची आठवण म्हणून असंय आणि नुसतं लावून सोडून देत नाही मुलांना सांगतो याची तुम्ही काळजी घ्यायची.
बरोबर!
त्याच्यावर प्रत्येक आम्ही नावं टाकतो. याची झाडांची हे तुझ झाड ये हे तुझं झाड ये. किंवा अगदी मैत्रिणी पण बघा काय करतात? किती पार्ट्या करतात हॉटेलिंग करतात पिक्चरला जातात मी त्यांना सांगते त्यापेक्षा आपण एखाद्या टेकडीवर जाऊया झाडं लावूया आपल्या मैत्रीची ही हे असेल की आपल्या मुलांना सांगता येईल आम्ही सगळे बॅचलर्स होतो हा, आम्ही हे झाड लावलय. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सावली येते.
बरोबर, आणि नुसते ते झाड लावून सोडली नाही पाहिजे तर त्यांच संवर्धन केलं पाहिजे ती जोपर्यंत एका लेव्हलला येत नाही तोपर्यंत त्यांची काळजी घेतली पाहिजे जाऊन.
ह आणि आमच्याकडे तळजाई म्हणून टेकडी आहे पुण्यामध्ये तिथे रविवारी वगैर समजा गेलो आता उन्हाळतवढे आबे खातो आपण कोया वळवून तिथं कुठेही अशा जरी टाकल्या ना तरी पावसाळ्यात मस्तपैकी मोरतात आणि त्याचे छोटी छोटी रोपट होतात. आणि तिथे काहीतरी खुन करून ठेवायची हा जगली हो आणि तसं झा झालेलं आहे जगली ती जगली ती आणि तिथं आम्ही एक खून करून ठेवली होती की जेणेकरून आम्हाला लक्षात राहील. की आम्ही इथं बी पेरलो होतं म्हणून. आणि मग नेक्स्ट वर्षी जेव्हा आम्ही बघितलं की त्याच छानस अगदी तुमदार रोप तयार झालय. कमरे एवढ खूप आनंद झाला हो म्हणजे जस आपण जन्म देतो ना मुलांना आणि त्यांची वाढ आपण बघ तो आज चालते आज रांगते ते बघण्याच. आनंद असतो की मी ह्याला जन्म दिलाय.
बरोबर अगदी ते मोठं होताना त्याच त्या. छोट्या वृक्ष छोट्या रोपाच मोठा वृक्ष होताना बघणं. खूप म्हणजे समाधानकारक आहे आणि खरोखर आपण आपलं. पढी पुढच्या पिढीला ह्या सवयी लावल्या पाहिजेत हा संदेश त्यांना खरो''--'' र दिला पाहिजे कि तुम्हाला जर जगायच असेल तुम्हाला जर टिकायचं असेल. तर वृक्ष. वृक्ष लावणं वृक्षारोपण करणं अतिशय गरजेची गोष्ट आहे त्याच्यापासून पर्यायच नाहीय. आपण कितीही फॅन एसी कूलर कितीही वाप''--'' वापरले तरी नैसर्गिक हवा नैसर्गिक जे आहे ते. हावळे आपल्याला त्याची तोडच नाहीये त्याला कुठे कम्पेटेबलच नाही होत आपण.
आणि मला एक प्रकर्षने एक गोष्ट जाणवते बघा ताई की काय माहितीये. अ जे मुबलक प्रमाणात मिळतना. त्याची व्हॅल्यू कधीच माणूस करत नाही आता मी जेव्हा र''--'' त्यांनी सिग्नलला जाते सिग्नल ला उभी असते गाडीवर तेव्हा मी खूप. प सारे टँकर वगते. ऑइलचे असतात दुधाचे असतात आणि. पेट्रोल जे असतात पण एक थेब लिकेज नसत. त पण जेव्हा पाण्याचा टँकर जातो आणि सी''--'' सिग्नल ला जरी थांबला एवढं पाणी वाया जातं बघून म्हणजे. काळजामध्ये धस्स होतं की किती पाणी वाया जातय जिथे आपण. व व्हिडिओ बघतोय कि पाणी लोकांना नाहीये अगदी. खराब पाणी विहिरीत उतरून ते घेतायत. आणि इथं लोक गाड्या धुतयत हा गाड्या धुतयत लिटरली. ती लोक वाईट वाटत त्या गोष्टीच हो. संकुचित विचार की फक्त माझ्याकडे. हे आहे हा हो असं वाटतय.
असं नसावं पण.
या अ वृक्षामुळे काय होत. तय दोन फायदे तर आहेत छाया आहे ऑक्सिजन आहे. हिरवळ मनाला किती प्रसन्न करून जाते ते पण आहेच. हो प्रकर्षाने हा प्रॉब्लेम मला म्हणजे. मी तर सिरियसली होते माझे हसबंड पण होते. पण मुलांना कधी जाणवला मला अस्तमाचा त्रास आहे आणि जेव्हा. अ दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनाला मला ऑक्सिजन लावावा लागला. फटाकांच्या धुरांमुळे. हे नाही झालं माझ्या मुलांनी त्या वर्षीपासून कधी फटाके उडवले नाही.
अरे वा.
म्हणजे लिटरली मला दार खिडक्या बंद करून बसायला लागतो होळी फेस''--'' फेस्टिवल आणि दिवाळी फेस्टिवल. एवढा त्रास होतो त्याचा मला आणि अशा माझ्यासारख्या. कितीतरी जण असतील कारण आप''--'' तेव्हा आपली आई वडील जेव्हा आपल्याला जन्म देत होते तेव्हाच. जे एन्वयरमेंट होत हा त्याच्यामुळे आपण स्ट्रांग आहोत तशी आज.
नाही पिढी आत आज कालची मुलं थोडंस काय इकडच तिकडें वातावरण की लगेच आजारी पडतात, त्यांना
आणि अ हे हे रोग कुठे होते सांगा? अलर्जी जे आहे अ इन्फेक्शन आहे स्किनचं‌
तर पुन्हा आपण कधी ऐकलंच नाही, हे सगळं आता करोना पासनं आपल्याला अ माहिती झालं की शरीरातली ऑक्सिजनची पातळी कमी होते किंवा ती वाढ ते किंवा त्याच्यामुळे एवढे प्रॉब्लेमज होऊ शकतात.
हो विटॅमिन डी कमी आहे तुमच्यात हे आपण कधी आता ऐकलं तरी होतं का? आपल्या आईवडलांच्या तोंडून. आता म्हणजे प्रकर्षणी जाणवतंय, सूर्यच दिसत नाही ना चंद्र दिसत नाही आपल्याला‌‌ असंय.
हो ना
आणि या सिमेंटच्या जंगलामध्ये, तुम्हाला सांगते एक नारळ फोडायचा तरी विचार करावा लाग त एक लाखच्या फ्लॅट मध्ये कि खालच्या खालच्यानचं काही नुकसान व्हायला नक
बरोबर, हो तेच ना. माणूस माणूसकी विसरत चाललाय, अगदी आधुनिकरणामुळे माणूस माणूस म्हणून कमी वावरू लागलाय आता, तो सगळं यांत्रिकदृष्ट्या पुढे चाललाय बस, कि सगळं यंत्रवध सगळं चाललंय. निसर्गाचा तरी पूर्णपणे विसरच पडलेला आहे, हे बिल्डर तरी एवढे अ सगळं झाड तोड वगैरे करतात ते बघताना अक्षरशः मय काळीज नुसतं पिळवटून निघ त की अरे ही झाड जगवण्यासाठी ती वाढवण्यासाठी त्या माणसांनी किती कष् त घेतले असतील, त्या झाडाने बिचाऱ्याने काय काय सोचलं सोसलं असेल वादळ वा अ ऊन पाऊ सगळं आणि त्याला असं तोडलं जातं, आणि तिथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग उभारल्या जात तात, किती दुर्दैवी गोष्ट आहे, आधुनिकीकरण गरजेचं आहे प्रश्नच नाही पण ते त्याला कुठेतरी काहीतरी दुसरा पर्याय दिला पाहिजे माणसाने.
हम्म, बरोबर आहे.
हो, आणि तुमचा हा अ उपक्रमातून म्हणजे मी सुद्धा एक नवीन प्रेरणा घेते की मी सुद्धा आता माझी मुलं खूप छोटी आहेत, पण मी सुद्धा त्यांना हेच सांगेन की, इथून पुढे येणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाला एक एक झाड लावायचं. आणि ते झाड जगवायचं आणि त्याच्यापासनं त्याचं काळजी घ्यायची जे जोपर्यंत ते एक लेवल ला येत नाही, त्याचे त्याचं सक्षम होत नाही
नाही आपण त्यांना हे गंमत आणि टास्क म्हणून सुद्धा देऊ शकतो, जेव्हा आपण कारल्याची भाजी कर तो तेव्हा आपण बिया बाजूला ठेवायच्या, भोपळ्याची भाजी करताना. त्यांनाच सांगायचं या वाळवा बरं का उन्हात. मग ह्याच्यापासून झाड होतो भोपळा तयार होतो, असं आपण त्यांना काल्पनिक आणि गोष्टीच्या रूपात सांगितलं, ते ही गंमत म्हणून करून बघ तात आणि त्याच्यातून त्यांना ती हॅबिट अ होऊन जात
अगदी बरोबर अगदी बरोबर खूप छान कल्पना आहे ही आणि खरोखर सगळ्या नि अ या गोष्टीचा नक्कीच विचार करायला पाहिजे आणि ही गोष्ट ह्या दृष्ट टी कोनातनं पुढे वाटचाल करायला पाहिजे जेणे
मला असं वाटतं आपल्या आपल्या शाळांमध्ये हे जे प्रॅक्टिकली करायला सांगतात त्याच्यापेक्षा आपण घरातच मुलांना जर करा ला त्यांच्या हे प्रॅक्टिकली जास्त डोक् बसेल असं मला वाटते हो.
छान कल्पना आहे म्हणजे अक्षरशः मुलांना एक तर निसर्गाच झाडांचं महत्त्व कळेल काय आहे. का नाहीये पुढे तेच जाऊन या गोष्टी. ती दुसऱ्यांना सांगू शकतील की त्याचे त्यांचे मित्र आहेत शाळेमध्ये ट्युशन् मध्ये त्यांना सांगू शकतील की आम्ही असं असं करतो काही मुलं तरी प्रेरणा घेतील त्यातून आणि
हा. आणि आपणच आपल्या मुलांना शाळेमध्ये चॉकलेट गोळ्या आणि ते वस्तू देण्यापेक्षा प्रत्येकाची ऐपत नसते ते देण्याची त्याच्यापेक्षा आपण छोटी छोटी रोप तयार करून प्रत्येक मुलाला दिली दहा जणांमध्ये पाच जण तरी ती लाव
नक्कीच नक्कीच.
आता आपण लहान होतो तेव्हा शाळांमध्ये आपल्याला ट्रीपला कुठे कुठे न्यायचे. आणि आजकालच्या शाळांमध्ये कुठे नेतात व वॉटर पार्क, अम्यमेंट पार्क काय त्यांना माहि च नाही म्हणजे एवढी ही जी दरी आहे ना त्या दरी कमी करण्याचा आपण प्रयत्न पालकांनीच
नक्की नक्कीच नक्कीच अगदीच खूप छान कल्पना आहेत. तुमची खूप छान वाटलं.
हम्म् चालेल चालेल मला मला आनंद होईल तुम्ही ह्याच्यात सहभागी झालात.
नक्की नक्कीच अगदी नक्कीच खूप छान खूप खूप थँक्यू तुम्हाला की ही कल्पना मला पण सुचवली नक्कीच.